हॅलो.
हा बोला
हा काय चाललय?
काय नाय आता बाजारातन आलो. बसलोय
हा हा बाजारात आहे आज?
हम्म आठवडी बाजार असत त्यातला
ह हां
आता जरा पाऊस लागलाय त्यामुळं माळ पण जरा बऱ्यापैकी आलेत.
हा आणचा जा जा आण जा. हा हां स्वस्त आहे का महाग आहे?
महागच आहे, पण सगळ्या प्रकारच.
हा हा. संध्याकाळचा भरतोय काय?
हम्म
हा हा. आमच्या इथं सकाळचा भरतोय. दहा वाजल्यापासून भरतोय.
हम्म हम्म, हो.
तालुका असल्यामुळं खेडेगावातली मानसं येत्यात ना शेतकरी भाजीपाला विकायला.
हा हा.
हम्म.
मग आता जरा लवकर म्हणजे पाच सहाच्या दरम्यान भरायला चालू होतय.
हा.
आणि नंतर नऊ वाजेपर्यंत ते संध्याकाळी
हा.
मग आता नऊ वाजेपर्यंत असते मग. सहा वाजता लवकर बाजार केला ना थोड महाग मिळतय.
हा.
मग हा थोड. थोडं सुचत ते मग आता कस हम्म भाजी वैगरे दोडक्याची भाजी आणल्या, पालक भाजी आणल्या.
कशी भाजी कशी होती?
सगळ्या भाज्या वीस रुपयला, कोथिंबीर वीस रुपयला मोठी पेंडी, छोटी पेंडी दहा रुपयला.
हा हा.
टोमॅटो होत दहाला अर्धा किलो. तीस रुपये पंचवीस रुपये.
मेथीची.
हा
हम
आणि टोमॅटो, मिरच्या, मिरच्या तर भरपूर आलेल्या बाजारात तिखट मिरच्या.
हा हा.
आता जरा कसं पावसामुळे लागतात ना झाडं लावलेली असतात ते.
हा..
आणि शेपूची भाजी. मेथीची भाजी पालकची भाजी आणि लाल माटाची भाजी, अननस, आंबे,
हा आंबे अजून आहेत काय मार
होय परत खायचं कोबी मंचुरिया असत आणि दाबेलीचं गाड असतात भेळचं गाड असतात आईस्क्रीमचं गाड असतात.
मसाले असतील
हम मसाले, मिरच्या.
कपडे.
हम् कपडे पण असत्यात. आणि चप्पल असतात बॅगा पिशव्या असतात.
हा.
अ भेंड्या आलत्या भरपूर भेंडे्या आलत्या बाजारात आज.
कशी होती भेंडी?
भेंड्यात तीस रुपयेला अर्धा किलो.
हम्म मग, होते मापात.
हा. पण, अशा पाहिजे तसल्या घ्या. मी थोडी मोठी मोठी झाल्या. म्हणजे कोवळी नाही आणली. ती बियांची आमटी बनवण्याकरता आणली त्या मोठ्या मोठ्या.
हा हा.
लाल लाल कलरच्या भेंड्या असतात माहिती आहे का?
देशी म्हणतात का तिला ते जरा तिला चिकटपणा जास्त असतो त्याला.
हा. नाही चिकटपणा नसतोयच त्याला कुस असत्या.
कुस असत्या व्हय.
ती देशी असत्या.
हा हा.
आणि चिरमुर पापडी.
हा.
लाडू. जिलेबी
हा.
वडापाव भजी
हा.
कि मिरची भजी बटाटा भजी कांदा भजी असं भज्यांचे वेगळेवेेगळे प्रकार येतात समोसे येतात. आणि पाणीपुरी येतेे दाबिली
हा.
असं भरपूर येतंय.
तुमच्याकडे येतं का असं काय? हम् हम् काय का काय
अ माळव असतात सगळं नंतर भाज्या
हम्म.
नंतर मग खायच सगळे गाड्या असत्यात आणि अ भजी कस तिकड दहा रुपयेला प्लेट असते ना आमच्या इ च दहा रुपयेला प्लेट नसत ते पावशेरवर घ्यायला लागतेय पन्नास रुपये पावशेरं.
हा हां.
वजनावर असते नंतर लाडू शेव हेंच गाड असत्यात.
हा मग बसा घरात.
ह
अ मग जाऊ दे येता की परत बसा घरात ते आणखी अ ते हे हम्म भोपळा आलेला हेजा घाऱ्या करायचा मोठा गोल भोपळा असतो माहिती आहे का?
हां हां आता ह्या दिवसात करून ठेवतात खायाला कायतर.
हा आता आषाढ आषाढ आला नाही काय कर तळायचे असते तवा करत्यात ते.
करत्यात हम हम.
आणि घेवढ्याच्या शेंगा वरण्याचा शेंगा
हा.
अणणस तर बाजार भरून अननस.
म्हणजे स्वस्त आहे का महागाय?
काय?
अननस
मी नाही विचारलं पण आल्यात भरपूर.
नाही ते कसं एखादी फोड तेवढीच आवडीन खाऊ शकतेय घरी आणल्यावर न वाटत य आम्ही घरी आणून तेव्हा ज्यूसच करून पिलो.
हा.
तेवढं मोठं आणून मग ते जास्त खा एक दोन पीस तेवढंच नंतर खायलं की चरखा बसतोय.
हा- हा.
हम्म.
मच्छर एक लय झाल्यात हिकडं.
आता हे पावसाच्या हे न.
लय झाल्यात मच्छर गवत गवत आलेय ना आता भोवताली सगळं.
हा- हा.
तो गौतम जरा मारायचाय. तननाशक थोडं मारायचं पण तथं जायला येई ना झाले ना अडचण नाही भरपूर.
हा-हा. चालतय कि.
मग हे आणलं मी
अं मिरच्या आणल्या थोड्या.
हा, काय ख, खरडा का भजी.
नाही कशाला करेल, हम्म खिचडी करायला. तेव्हा कशाला तरी उपयोगाला
हम्म, बाजार हा एकमेव असा असतो की, सर्व सामान्यांना परवडणारा.
हम्म, आणि शेतकऱ्यांच येतं ना सगळं.
हा, आणि जे शेतकऱ्यांच असतंय. तेच आपल्याला स्वस्त देत्यात हा. जे बाजार करणारे, घेऊन विकणारे त्यांच्याकडे महागचं असते, त्यांना परवडाय पाहिजे ना.
हा. हा.
आणि
गेला वई तो.
आमच्या दारात पण एक आलंय कारल्याच वेल.
हा, हा दादा आहेत कि अजून. हा
हॅलो कारल्याचे वेल आलेय आमच्या पण दारा तिथं.
हा हा कारली लागत असतील की.
नाय अजून छोटा आहे. म आता पुढल्या रविवारी दर रविवारी बाजार असतो ना मग पुढल्या रविवारी आता कारली पण येतील, भरपूर बाजारमध्ये.
हां हां कारली ती छान होते तेजा केल तर त्याला चिंच तिन भरपूर लागते.
हा मसाला जास्
मसाला लागतोय हम्म.
शेंगदाण्याचा कोट, खोबरं, चिंच, गूळ
होतं त्याज पण छान असं भरून केल्यावर.
हा पण सादे सर्व सोपं करायचं झालं ना बारीक-बारीक चिरून घ्यायचं कांद्या सार का
हां.
आडवं
हम्म.
हम्म अम अ कढाईत तेल ओतायचा जरा म्हणजे आधी चिरुन मिठाच्या पाण्यात टाकायचं कारलं ते.
हम्म.
कांद्यासारखं चिरून आणि नंतर पाण्यातनं काढायचं ते बाजूला ठेवायचं पाण्यातनं काढून.
हां.
आणखी कडईत तेल, घालायचं थोडं जास्ती तेल घालायचं आता जिरं, मोरी घालायचं, मिरची एक घालायची.
हां.
हिरवी मिरची आणि ते कारलं त्यात टाकायचा आणि जास्त वेळ असं तेलात खरपोस भाजायचं
हां.
आणि वरून मीठ आणि हळद टाकायचं.
हां.
आणि झाकायचं त्यावर.
हां.
आणि थोड्या वेळाने ते जरा नरम होते पण कडवटपणा सगळा गेलेला असते. छान होते ते पण पोह्यासारखे लागते पोह्याचा स्वाद कसा त्यांना मिरचीचा, हळदीचा
हम्म हम्म.
तशा प्रकार
हम्म मी कसं करते आमटी करताना कारलं बारीक चिरून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
मीट घालून अ शिजवून घेत्या.
हम्म.
शिजवून घेतल्यावर त्यातून ते कडूपणा जातय.
हम्म.
म नंतर पाणी नितळून त्यातलं कारली काढून म नंतर कांदा, लसूण, कांदा डाळ घालून फोडणी देतोय
हमं.
नंतर, त्यात ते भाजायचं थोडं तेलात नंतर, ते कारलं घालून चिंचेचा. पोळ जरा चटणी, मीठ जरा शेंगदाण्या च कूट घालून
हम्म डाळ कशील कसली घालायची?
अ डाळ तुरीची घालत नाही. ती पापडी डाळ घालते मसूर ची.
अहं म्हणजे भिजत घालून घालायचं का? शिजत.
नाय. नाय. डायरेक्टच तेलात घालायची वाळलेली हा.
हा ते शिजतेया लगेच.
हा. अ शि आणि कच्ची राहिली, तरी चालत्या त्यात. पूर्ण शिजाय पाहिजे असते. ना शिजलेलं असतय आधीच.
हा. दाताखाली डाळ आली की चांगलं.
हा.
हम्म. आणि बाकी काय कर
जरा, गुळाचा खडा टाकायचा त्यात.
म आमच्याकड कसं आहे चिंच गुळ गुळा असतोय पण चिंच वेळेवर मिळत.
हां. हां.
मग, आम्ही त अ दुकान मध्ये मिळतो, माहिती का? चट्टा मट्टा मुलं, लहान मुलं खातात इमली.
हा..
ते आणून वापरतोय. मग, तसल्या पुढ्या जास्त एक्स्ट्रा आणून ठेवतोय. घरात पाच रुपया. चहा दहा रुपयेचा हंम.